काय झालं?
काय नाही बोला.
कॉल केला का मी?
नाही नाही तस नाही इकडं कोण कोण मेसेज कराल्यात, मी म्हटल काय विषय हा ते मी बघत होतो आणि तेच्यात मी आठवनाच मला ते काय.
हा काय बोललं ते मी म्हंटलं काय. हे माझं वजन वाढलय, माझ्या घरचं मी खातोय, आणि ह्या बाईला काय लागलय माझ्या वजनाच, अस म्हणून म्हटलं बोलणच बंद केलं काही नाही तर झोप तर आली असणार म्हटल दोन्ही
अ झोप. फोत नाही सोडा मी, ते कोण मेसेज करत पिडाल्यात गत. असं तसं एकेकासनी, अजून माहिती नही ओ, हे कसं करायचं? आणि पिडाल्यात असली कणी
काय वाटल ते प्रश्न विचारतात, एकदम साधं सोप प असतात काय, त्याच्यासाठी पण विचारतात.
मला पण काय हसू आल. तुम्ही एक बोलासा अस मी झोपत नाही लवकर.
हां, म्हणूनच सकाळी जाग येत नाही ओ, साडेसात म्हणूनच गजर नही याच्यात. साडे सातचा त्याच कारण हाय य.
नाय मी.
सगळ्यात जास्त सांगू, सा, नऊ म्हणजे लास्ट नऊ, दहा तर कणी म्हणजे एकदम मध्यरात्र झाल्यासारखं, दहाला तर माणसान झोपाव कुठं
दहा ला झोपतेय, आमचा पप्पा कावत्यात फोन बघायला लागल की, झोपतेय दहा ला, सोडा मी. नाय, तसली सवयच नाय.
हम्म, झोपायचं लवकर आणि लवकर उठायचं. आणि आपलं वजन, आपलं आपण, कंट्रोल करायचं, उद्या औषध गोळ्या खाण्यापेक्षा काय बरं नही. म किती लोकांना त्रास होलाय, माझ्या च मिस्टरांना किती त्रास होता, माहितीये काय? युरिक ऍसिड वाढलेलं, कोलेस्ट्रॉल वाढलेलं शरीरातलं, नॉनव्हेज खाऊन खाऊन.
हम्म ह्म.
आणि त्यांना, एकदमच असं, म्हणजे पाय वगैरे सुजायचें, ते युरिक ऍसिड मुळं.
हम्म हम्म.
म त्यांनी रोज असं नाही म्हटलंत तर क नाई, आठ ते नऊ हजार, स्टेप चालतात, म्हणजे पावलं. रोज सकाळी घाम गळे पर्यंत हं तिथंन आले की लगेच ड्रायफ्रूटचा लाडू किंवा काय पण हळीव असू दे, शेंगदाने भिजवलेलं, हरभरं भिजवलेलं खायचं, गरम-गरम पाणी तांब्याभर प्यायचं, मदी ना आंघोळ करायची, आंघोळ केली की परत, एक तासाभरानं मग लगेच जेवायचं. म कामला जायचं असं, मग त्यात भा करी, मुगाचे उसळ, ताक, खरडा, वरण असं जेवण असतया आणि काकडी, भरपूर काकडी खातात पहिल्यांदा, म त्याच्यावर जाते तेवढ जेवतात आणि फायबर असते ना काकडीत, ते खाल्लं क नीं जेवण लई जातच नही. आणि शरीराला पाहिजे, ते पोषक तत्व मिळतात. आपण काय म्हणतय, हम्म काय ते काकडी न टोमॅटो त्यांन काय होणार हाय? काय शरीराला ताकद ते मिळत व्हय, खरं फायबरच शरीराला लई लागतय. आणि हे कोण विचारच करत नहीत, भारतीय लोकं तर अजिबात करत नहीत.
हो, ते मात्र बरोबर हाय.
म हे खायलाच पाहिजे, कारण किती, कुठल्या पण मोठ्या इव्हेंटला जावा जिथ अशी, म्हणजे प्रॉपर कामं करणारे लोकं असतात, ज जेम तेम खांनपिण असत, त्यांच्या जेवनात सॅलेड असतेच. का असतं, ह्याच कारण कुणालाच माहित नाही. आणि किती ऑइली कमी खातात ते. किती ऑइली कमी खातात.
ह ते उद्या ग हो पाहिजे होय.
दिवसभरात दोन चमचे तूप असलं ना, तरहाडं मजबूत राहतात. तिळ खा खायला पाहिजे. खस खस खायला पाहिजे. आणि ते वरीचं तांदूळ ते चांगलं असतेय वरीच तांदूळ. आपण ठरावीक दिवशीच खातोय. वरीचं तांदळाचं ते काय काय करतात की, बटाटे वगैरे घालून त्यान.
ह.
छान असते ते. म्हणजे तब्येतीला चांगलं. वरी. परत राजगिऱ्याचे लाडू.
राजगिऱ्याचे लाडू.
ह, ते पण चांगले असतात. तब्येतीसाठी. हे असलं कोण काय खायला बघत नाही. आणि उड उडीद असत ते. ते डांगर वगैरे करतात उडदाचं.
होय.
तब्येतीला मेतकूट करतात. मेत
मेतकु मे काय माहितेय की.
सगळ्या त्या डाळींचं. ते मेथकूट वगैरे ते पण ह ते शरीराला चांगलं असतेय. हे असलं सगळं सोडतात. आणि कुठं रोट्या आणि पनीर खाऊया आज. कुठतरी पुुलावच खाउया सगळा मसाला टाकलेला. म त्यानं नकळत नकळत चिरबी साठत जाते. कळत पण नाही. कधी वजन वाढलं आपलं एवढं.
हम्म हम्म.
म तो मिस्टरांच रोज फिरून आलं आणि रोज हे केलं का नाही वेट मशीन आणुन ठेवलय. रोज वजन बघायचं.
होय काय?
हा आणि खरोखर फरक पडते अ. दोन दिवस आम्ही बाहेर हॉटेलमध्ये इकडे तिकडे फिरायला गेलो. बाहेरच खाल्लं. गोडीबीडी खाल्लं तिसऱ्या दिवशी दीड ते दोन किलो वजन वाढलेलं असतय. आणि काय तब्यतीत फरक वाटत नाही. हाय तशीच दिसते तब्येत. म्हणजे वजन वाढलय जाणवतच नाय. आणि नंतर ना आणि एक किलो भर वाढलं की मग जरा असं जाड दिसायला लागते. मग आणि त्यात पावशे भर अर्धा किलोर भर असं वजन ग्रॅममध्ये वाढत जात. ते. ते मग कमीच येत नाही लवकर. म्हणून वज चा एक काटा आणून ठेवायचा. आणि कायम वजन करायचं. आपण फिरून आल्यावर. पाणी पिल्यावर. एक दोन दिवस आहारात बदल केला वर. खरंच एक अर्धा एक किलो कमी झालं काय बघायचं. आणि जर कमी होत असल त. तसं मग नियोजन करायला काय हारकत आहे.
हो.
ह दवाखान्यात जाऊन एवढं पैसे घालतोय आपण. स्वतःचेच पैसे देतोय. आणि त्या डॉक्टरांच्याकडन चिरून फाडून घेतोय. जीवाचा हाल करून. मग काय? आणि त्यांनी काय सांगतील तसल्या गोळ्या औषधं खाऊन. आणि काहीतरी एखादा पार्ट शरीराचा खराब करून घेतोय.
होय.
ह त्याच्यापेक्षा आहे त्या आहाराच नियोजन करून वेळेवर सगळ्या गोष्टी केलेल्या काय वाईट आहेत.
हॅलो
हा आवाज येतोय ना माझा तेच म्हंटलं आहे त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित नियोजन करून वेळेवर खाऊन पिऊन आपल्या तब्येतीची आपण काळजी घेतलेली काय वाईट आहे म्हटलं
हम्म हम्म
एवढ शेत आहे तुमच भारी जायाच रोज शेतात फिरायला.
हम्म रोज जात नाही आम्ही
उसाला पाणी बीणी द्यायला जायांचं. भांगलायला जरा जायांचं.
जातोय की येतय की मला सगळं करता येतय.
हम्म जनावर पण असतील कि मग शेत आहे म्हणल्यावर
होय जनावर आहेत की पप्पा आमच व्यापार करतात ना जनावरांचा
हा हा मग जरा रोज जनावरासनी चरवायला बिरवायला न्हाय च शेण काढायचं शेणी थापायच्या. व्हय वजन कमी करायचं हाय म्हणल्यावर का?
गॅस आहे ना
म असू दे की गॅस असला म्हणून काय झालं थापायचं आपल हाय हम् सगळं घरचं हाय म्हणल्यावर थापायच्या बोऱ्या बांधून ठेवायच्या घेणार घेऊन जातील की
हम्म हम्म
आपल वजन कमी करायच म्हणुन आपण एक्सरसाइज करत बसण्या हा व्यायाम करायचा इन्कम बी होतय आणि व्यायाम पण होतेय.
हा हा
जेवढ शरीराला जपाल तेवढ शरीर तुम्हाला जपतय. काय म्हणला
हॅलो
हा आवाज यांलाय की मला बोला की
उद्याचा काय किती वाजता बोलु शकता तुम्ही
का झोप याल्या वाटत.
आं.
झोप यायलीय का काय म्हटलं.
नव असुदी विचारलं म्हणजे उटाय बरं मला.
काही साडे सहाच्या दरम्यान सहा साडे सहाच्या दरम्यान साडे सहालाच
साडे सहाच्या व्हय
साडेसहा म्हटल तरी सात वाजत्यातच.
मग मला तुमी सहाला उठवून ठेवचीला आणि सातला बोलचीला.
नाही तसं न्हव. साडेसहाला मग तिथन मॅसेज कॉल करू काय हम्म. फ्री हाय काय? हम्म बरोबर मग तिथन सुरुवात म्हटल्यावर मध्ये सात वाजणारच नव्ह पोरगी असल्यामुळ मग मला बी हम्म मी म्हणणार पाच मिनटं पाच मिनिटं पाच मिनटं थांबा पाच मिनिटं थांबा
तवर माजी एक तास झोप निघून व्हील.
मग तेच म्हणून म्हटलं प्रॉपर टायमिंग सांगायचं म्हटलं तर, सातलाच करा मगच पाप झोप मोड नको लय कष्ट आधीच पाचला उठून वॉकिंगला जाताय.
ह्ह्हमम ह्हणं, काय आमच्यात पाचला पाणी येतय, उठाय लागतय, आम्हाला पाचला.
तर, म्हणून साडेसात पर्यंत झोपताय वाटत.
तसं नही, कशी आदिपासनच सवय लागली, ते घरातले उठवत
हम्म. ते कर्तव्य हायना यंदा, यंदा कर्तव्य झाले की, मग उठाय लाग त आपलपण, म तवा कळत, आपला पण वेट लॉस होतोय.
होय.
हां, आईच्यात असले की, तेवढं सुख असते, परत कुठं काय?
होय.
आईच्या घरात नंतर म आटवण काढतच बसायचं.
हं हं हं.
घड्याळात मग कधी, साडेसातचा आतरूणात हाय आपण आणि घड्याळात साडेसात वाजल्यात. असं दिवस बघायला तवाच मिळतोय, जवा ताप, सर्दी, खोकला असं काहीतर होत य त्याच दिवशी, म आता कधीच नही, मला तर कधीच नाही बघायला मिळत, की हां घड्याळात आठ वाजल्यात, अन् मी निवांत लोळत पडल्या आणि म्हणायलोय घड्याळाकड बघून, आठ वाजल्यात, व्हय आता, अजून अर्धा तास झोपूया, शक्यच नाय.
हम्म हम्म.
आदी तर पाचला, उठायच. आताच जरास लेट न उठतेय, हम् हम्म.
आता तुमचे मिस्टर आलेत की, तुम्ही डायरेक्ट मला कॉल कर राहिलेले, पूर्ण करूया.
चालतय की. एका दिवशी दहा सांगितल्यात, खरं तेवढे काय? म्हणजे शक्यच होत नाही, तेवढं होणं.
त्या दिवशी, आज तेरा केल्यात मी.
होय.
हो.
म झालं की, म तुमचं.
होय, आता मग तुमच्यासोबत आणि चार अं दोन-दोन, तीन करायचं.
हम्म, म परत कॉलच लागत नही, माझा तुम्हाला.
कुणाला? नाही लागतोय की, तुम्ही पण करा की मला. तुमचं पण पेंडिंग नको, माझं करून मी काय करू? तुमचं पेंडिंग न त्यात तुमचा अन पेंडिंग राहाय, नको ना.
चालतंय.
अं तुम